हा. गेलता का नाही कधी-
माझं काही जाणं झालं नाही ग, तू गेलेलीस.
ह नाही जायचं म्हणतोय सगळं छान आहे ना रायगडमध्ये- खरं जाताना जरा लहान मुलांना घेऊन गेले की हे होते
असं घाट वगैरे आहेत का तिकडं? अ हा
रोपवे पण हाय खरं सगळीजण म्हणत्यात मग काय मजा आहे म्हणजे चालतच जाण्यात मजा आहे तिथं रोपवे कस एकदा बस तिथं नेऊन सोडते
हा
मंग ते जा चालतच जायला पाहिजे
हा जायची इच्छा आहे सोड ते असं ऐतिहासिक आहे ते बघण्यासारखं असणार पण
हा तिथ
उम्म बघू कधी येवेत ते
हा
तू तिकडचा आस कस काय फरलयस ग
मी नाही मी फक्त पन्हाळगड तेवढा बघितलाय. आणि सिंधुदुर्ग बघितलंय. तुम्ही गेलता सिंधुदुर्ग ला?
गेलेलो
हा
तिथे पण आहेत ब बघण्यासारखे भर हो ठिकाण एक किल्लाच आहे पण त्याचा पण अ असं
इतिहास भरपूर आहे त्याचा
हा सांगणारंलोक पण आहे तिथं गाईडर. त्यात लगेच येतात. आतपर्यंत बघायला जायला तर नावेची पण सोय आहे.
काय ते
नावेची सोय आहे नाहो. नावेत बसून मग आतपर्यंत जाय लागते बघायला.
नावेतनचकी मग त्यानी हिकडंन बीचवरन त्यानी नेत्यात तिकडं आ आता
हा किल्ला जातय तिथं
हा अम्म समुद्र मधोमध आहे ना, हिकडून अर अरबी समुद्र आहे.
हा त्याच्यामुळे त्याला पण लई दिवस झालेत जाऊन पण सहलीला सलीत असताना गेलेल.
हा हा, हा हा आम्ही पण सलीत न जाऊन आलोय.
हा.
खरं छान आहे ते. ते नंतर तिकड जेवण वेगळ्या पद्धतीच असतय कोकणी.
कोकणी सगळं, हा.
इकडं हे असतय ना आपल्या इकड कस मिक्स आपण भाजी करतोय सगळ्या पदार्थांची सगळे म्हणजे ते काय काय आता वांगी, टोमॅटो नंतर सोलान भोगीची भाजी हा तस त्यांच्या इथ फक्त पण असतय ना. तेजी भाजी करत्यात. फक्त वरण्या मिक्स भाजी नाय आणि बाजरीची भारी करतच नाही त्या दिवशी त्यांच्यात तांदळाची भाकरी असत्या.
संक्रांतीला तिकड ते असतय का?
हा ते असतय.
ह हा हा.
कोकण भाग लागल्यामुळे आणि मासे तेन भरपूर प्रमाणात भात, भात पिकतोय जास्त भात खात्यात तिकडं.
हा त्यांचं ते जे पिकतं ते जास्त प्रमाणात असते नय मासे आणि भात.
हा, कधी बाजरीची भाकरी असते ना जास्त माहितच नाही
हा हा हा. भारी आहे म तिकड बघायला भरपूर प्लेसेस आहेेत की.
होय होय, भरपूर आहेत म ते गणपतीपुळे हा पावस पावसमध्ये पण तो मठ आहे ना. छान आहे.
हा, मी बघितलंय तो मठ स्वामी स्वरूपानंदांचा. भरपूर मोठा मठ आहे काही पहाटेची पाच वाजता काही तर काकड आरती असत्या. हा प्रसाद असतोय आणि उपवासा दिवशी साबुदाण्याची खिचडी अस
हा हा.
आम्ही एकदा संकष्टीलाच जाणं झालेलं. गणपती मग त्या दिवशी प्रसाद होता खिचडीचा ग गणपतपुळ्याला जायच होत पण त्याच्या आधी सिंधुदुर्ग हेला
हा हा
सगळ्यात शेवटी गणपतीपुळ्यात बसलो
हा हा
असं झालं
आणि ते मार्लेश्वर ते हे अ पायऱ्या चढून जायचंय
ते नाही ते बघितलं नाही
हा हा तिथे पण बहते ब हा बघितले शंकराचीच पिंड आहे आणि माकड भरपूर आहेतण जाताना काहीतरी नेलं तरी तिथं गेलं तरी ती रा टाकत नाहीत एवढी माकडं असते तिथं तिथं धबधबा आहे ना दगडातून डोंगरातून कोसळतोय छान आहे तिथं बघायला हा आणि येताना मग अस साईड न वरूनच चालत येताना साईडनच असं सगळी दुकान आहेत
त्यांच्यासाठी काय तर घेऊन जायलाच लागते का माकडांसाठी
हा निहालाच लागतय आता आपण आम्ही त्यावेळी प्रसादन जातानाच शिरमूरतेने घेऊन गेलतो ते माकडाने राकलंच नाही ते पुढं असं ते माणसाळ झाल्यात ना इवन हातातून ओढून येतात
हा बिस्किट पण सगळं पापड पण सगळं चालते
हा हा मझमच मामा त्यांनी सौंदतीला गेलतीत तेव्हा खास ते माकडांसाठी बिस्किट तनी घेऊन घेलतील
हा ते परशुराम गडावर आहे की तिथं पण माकडच आहेत
अ सौंदतीमध्येध्ये आहे काय परशुरामगड
हा सौंदतीला गेल ना दुसऱ्या दिवशी तिकडं जाय लाग ओके जवळच आहेतिथं न
हा हा त्यांनी घेऊन गेलतीत मग सांगत माकड तेन भरूरचं आम् काय बघ नाही ते लिंब नेसायला लागते. ना त्या देवाला ह वर्षातून हा वर्षातून एकदा ते सज चिंच करायलाच लागते.
होय आणि परसराम पण तिथन जातातच. ते जवळच येतेत ना तिथंच येत कि ते माकडडे ण तिकडं मी गेलेलो मार्लेश्वर वेगळं परशुराम वेगळं
हा ते मारलेश्वर माहित आहे ते कर्नाटकात तिकड आलं.
त्याच्यामुळे ते काय वर्षाला जाणं होत. ते सौंदत्ती आमचं
हा हा हा ते वर्षात एकदा जायलाच लागते त्या देवाला
हा परवा मार्च मध्ये जाऊन आलो. आम्ही
होय काय नव्याची पौर्णिमेला
नवेश पूर्ण झाल्यानंतर
नंतर व नव्याच्या पौर्णिमेला जातात जास्त चिंचनेला जात
हा त्यावेळेला गर्दी लय असतीया.
हा
भयंकर गर्दी असतं त्यामुळ मार्चच्या अठ्ठावीस एकोणतीस तारखेला गेलेलो मार्च एंडला
हा
मग त्या वेळेत त्या वेळेत तुला चार दिवस गेलेलो चौथ्या दिवशी संध्याकाळ आलेलो.
होय आणि जेवण तेन कस केलं तिथंच बनवलं.
होय बाहेरचच की जेव सौंदत्ती वर तेवढं जेवण बनवतात ते नैवेद्य बनवतात. ते कडवू दे हा साहित्य साहित्य द्यायचं पैसे काढत. त्याच सगळं ते द्यायचं. घरात ना आपला सिदा नेलेला असतो तो द्यायचा. देवाला नैवेद आणि एक्स्ट्राच का ते जेवण घरच एक वेळेच घेऊन गेलेलो. आमच्या जेवायच आणि नैवेद्य शिदा वेगळा मिळायला लागतोय. अ हरभरी डाळ गोळ कनेक आणि तेल, मीठ आपलं तिखट मसाल्याचं सगळं खोबरं, लसूण, जिरं नैवेद्य खर बस सगळ्यांच एक कायतर बनवायच म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जाव्या लागातात गं.
होय होय
मग त्या सगळं एकत्र करायचं आणि जे एक्स्ट्राचे जे सामान त्या खोलीचं भाडं जे असेल त्याच पैसे द्यायचे.
हा हम् हा हा
असं असते न एक रात्र वस्ती असत्या. सगळा गेलेल्या दिवशी दिवस म्हणजे आज रात्र निघालो म्हणजे उद्या सकाळी कायतर पोहच
तिथं,
सौंदतीवर मग दुपारपर्यंत स्वयंपाक पण करायचा चारपर्यंत मग स्वय पाक झाला की देवाला जायचं तिथं खोलीवरन
आणि तिथे आंघोळ करायला लागते ना ते नाल काय म्हणते किती कुंडात
करून जायचं अस ते डोंगरावर जायच. आधी तिथं तलाव एक आहे नाही. त्या तलावावर आं गोळ करून तिथं लिंब नेसून मगच तिथं डोंगरावर जायच असते. मंदिराजवळ ते तलावाचं अंतर आणि डोंगरा मंदिराचा अंतर भरपूर लांब आहे.
होय काय चालत जायला पाहिजे मग गाडीत होय हम्म हम्म
तलावावर जेव्हा सगळ्यांची लिंब बिंब नेसून झाले की नाही मग डायरेक्ट गाडी तेथं डोंगरावर जाते पहाटे पहाटे तलावावर पोहचते. पण उजडायच आधीच जरामध्ये आंघोळ बिघोळ करून सातव दरम्यान सातच्या दरम्यान लिंब तेन नेसुण होते. मग तिथ तेव्हा निघून अकरा बारा पर्यंत आपण डोंगरावर पोहोचतो
बस्ते हा हा
मग जेवायचं आपण घरून नेलेलं सगळं जेवण जेवण झाले क मग ते'--' सगळा शिदा वगैरे काढायचा ते सगळं एकत्र करून'--' मग स्वयंपाकाला घालायचं चार साडेचार पर्यंत स्वयंपाक केला की मग ते सगळं ठेवून आणि कोण तिथं कोणतर थांबतेच की एका दुसरं म्हातारा तर माणस वगैरे संघ असते ते थांबवून मग बाकीच सगळं देवाला
जात्यात हा हा
दर्शनाला मध्येे मंदिर दर्शन ब'--' करून येऊन न - नऊ वाजता ते नैववेद्य दाखून नारळ वगैरे वाढवायचं जेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं ते दुसऱ्या दिवशी'--' - डायरेक्ट परशुरामला जातोय आपण
जातोय होय
हम्म असाय
- तिथ आणि नैवेद्यतेन ठेवाय लागत अस
काही नाही फक्त तिथ नारळच हम हा नारळ'--' दाखवतो तेवढंच उद्बत्ते
हा हा
त्याच्यानंतर मग हा चिंचणी एकदम शेवटला आणि भर - मध्ये आणि आहेत की भरपूर काळा मारुती हा
हा हा
अशी नाव वरून हाईत -भरपूर माझ्या लक्षात येईना झाल्यात भरपूर आहेत गाव तरी पाच-सहा गाव होतात आम्ही जायच्या आधी हे तिथले जवळजवळचे आहेत म्हणजे ते कर्नाटकची नाव आहेत ग त्याच्यामुळे ते लक्षात येत नाही वाचता पण येत नाही एक देवस्थान तर हाय त्याचं'--' तो एक गाडी असते आंबेसिटर गाडी आहे त्या गाडीला पुजलोय
होय
ऐकून असतील तो ऐकले असेल सासूबाईंच्याकडन ती गाडी आमोश्याला तर फिरते जर आमोश्याला ती गाडी आपोआप फिरते म्हणून मंदिराच्या भोवती गोल
हा हा नाही एवढं माहिती नाही हा हा विचारायला पाहिजे होय होय जातात त्यांनी वर्षातून एकदा जातात
हा ते मधल्याध असं ते कन्नड असल्यामुळे ते वाच वाचता येत नाही त्यामुळे लक्षात नाही राहत कन्नड नाव सांगितलं तरी पण लक्षात देत नाही चालचं हा